काय करते.
येतोय का आवाज.
येतोय ना.
नेट नेट चालू केलता म्हणुन मगाशी आवाज येत. नव्हता आ काय नाही आले एवढ्या दुकानावर.
हा का कधी आले.
आताचं आले
हां कां मी करणारं होती दहा वाजंता फोन
हां नाहीं घरीऊन लवकरं निघाली पणं मलां सोडायंकोणी नव्हतं पाय पाय आले नां म्हणूंन
पावसांत भिजतं नाहीं कां
मंग पावसांत आहे मी पुलांव बघां पाणी पणं नेमकीे आंज चपाट ये नां रे कांल आलं नाहीं
हां हां
मंग त्यांच्यासाठी यायचं लागलं तेवढं पाणी पारं करूंन आंली
पारं वरुंण झापांकुणी यायचं म्हणजे वैताग ही आहे
हां नां पणं मंग आंता आपल्यांली सगळ्यां आपल्यांला सगळ्यांचं लागंता नां
रेणकोट घालूंन यायंचा नां नाहीतरं मंग
हां मंग तो कागदासांरख रेनकोट गेले नां मी
टेन्शन नाहीं नां मंग घालूंन घेतलां कां हां तो पायां पायांपर्यंत राहतो तोंच नां
हां
केरूं बाबां घालायचां असां
नाहीं नाहीं तो रेनकोटच होतां हां कागदांतच नाहीं कां टोपींवर कागदातं टाईपचं एकदंम
कायं माहिती हां बरं आहे मंग तो हां हो छत्री घ्यांयची ते पणं घ्यायचं समोरूंन पाणी लागतं म्हणुंन हां
निेम किर कीर
पकांवूकू हां हां मं येणांरा जाणारं लागती गांड्या बंद असतील
हां नां गांड्या बंद होत्यां कांहीं लोकं येतं होते म्हणूंन आले नाहीं तरं नसते आलें
हां
अं तेवढां करूंन हे आहे नां ते मॅडमला फोन केलां तरं म्हणाले हां येणारं रे मंग परंत गाडीवाल्यांलाही वयतां गं होतोय तिकडूंन इकडं इकडूंन तिकडं ने आंण करायचां
हां हां
त्यांच्यामुळे मंग आले मी
बघां पाऊस येईल
आंता पाऊस आहे म्हणजे पाऊस कमी हो बारीक बारीक आहे पाऊस पणं हवांच पतीले लंय वादळं आहे तिथं
हां नां ईकडे पाऊस सारखां चालूं चालवंच एकडं राहूं राहूंन येतोय पकां रात्री पकां वारां होतां ईकडे
हवासलंय कायच्यां कायं असे ते शेडचे प्र पत्रे असे धडधड करतते
हां नां
हां आणि झाडं बी नेमकी परणं लावलंच नाहीं मलां पणं काट्यां कुठं ते पडले बी
हां कांटा भरायचंय रे पावसांमध्यें नरंम पांय होतील
त्यामुळें मंग म्हटलं जाऊचं नकां मंग आंज परांला अं लावलंच नाहीं न नेमकी तिसं हं नां आणि तिलां तिच्याशी ती शेतां दादाची चिचा पडलें आळवी नेमकी रस्त्यांत हां मंग हां पोरं ने लावलं तेचं बरं झालं म्हटलं माझं तुं
टायंप कां बारीक बारीक चीखलांमध्यें पडतं पोचतो
हां त्यां बोरीचे काटे पडले तरं सगळें काटे पडले की हां
हम्मं
मंग बाकी झालायं कां जेवणं खांवन नाहीं
जेवायलां नाहीं आंता सकाळीं भाजी केलती पोरांनलां भाजी घालूंन देते आणि मंग जाते आणांयला कपडे देतं होते
आंज लवकरं रां आणांयलालं ते हां क्लासं संगे
क्लासंला आणांयला जाते नां आंता अकरां वाजतं आलें म्हणले तोपर्यंत एक कॉल करूंन द्यांवा
हां
हां भांजी घालते फ्लावरची कार्ले केले होते सकाळीं डाब्यांला
मे बी कारलीस करूंन आणली ती आणि पोरांनला डाळं कांदा घालूंन दिलां रात्रीच्यां बकां बरंच लंय शिमलांचा कालवणं होतां मंग थोडांसा डाळं कांदा घालूंन दिलां परंत म्हणचे कपडे कपडे धुंऊ टाकले शाळेचेटलं परंत चुकतीने संध्याकांळी धुंवायलां अं हां वरं गॅलरी लागतं हवां
नाहीं मंग उडांय विडां उडती नाहीं नां नाहीतरी मंग कांहीतरी चिमटे बिमटे नाहीं तरं चहा बिबट्याचं लागतं
सं असं आहे नां घरं त्यांच्यामुळे मं हवां नाहीं लागतं तिकडे येतं
हां वाऱ्यांच कायं भी वाऱ्यांची कायं नाहीं नां भीती
नाहीं तरं खरं अजूंन अरं नानांचे पत्रे उडांवले ते
हां कां आपलं इकडूंन अं टांके रस्त्यांच्या साईडूनचं भीती वाटायची
हां नां
आहे नां
हां
हम्मं हं कांहीं तरी कागंद बिघंड टांका पणं कागंद आहे किती राहणांरच फडफड करे
हां तो कायं फाटूंन जाईल लगेच हावांच हां
भिती वाटतें ते ऊंनच आलं नां
हां नां
हां वरयं कायं कायं कायं वजे ठेवतांत नां
हां नां अजूंन नां आपणं लंय टाईम
हा गोण्यांया भरूंन आंन फिट
मां म्हणां मंग आपले हे पत्र ते अरुंणणा म्हंणा हे दोन तीन पत्र नेऊन टांक म्हणां किती उडवलेत कायं माहिती आंता उडांवले म्हणजे तेे सिमेटेते हां हो सिमेंट येते म्हणजे ते यं फुटतं फुटूंन जाते ते हां नां
आणि मंग ते चं हांट आली नां गं
नाहीं आमच्यांकडे कांलपसून हां नां हे टंन ते उंचाव गेलां नां आपल्यांपेक्षा आवतेवर उंचावू आहे
हां अंण मंग हां जाणारं होते नां जात्रेलां
हां निघां आंज म्हणते बारां एक वाजंता जायंला मंग वाडीमध्यें आलें होते मी आलें वाडी तरं गेले होते खुई तुम्हांला दिसलें नाहीं मंग आले पांय कायंस निघूनं
हां हां
नाही. त्याला ते घेऊन आले असे तर, मग म्हणले असं नको जाऊ म्हशील पक्का पाणी पण नेमकी हे त्यामुळे आले नाही. तर मग नसते आले आता संध्याकाळी जायला पाणी वाटतय काय होतं काय माहिती,
नाहीतर जावा लवकर निघून.
हा ना तस दिवस बर कमी आत्ता पाणी कमी पडलाय निस्ता हाव आहे त्याला पाणी कमी होऊन जाईल.
हां कधी कधी दुपारून चालू होतोय अनं कधी कधी सकाळीच राहतोय.
हां. आता काल आहे बी ना, काल आहे दिवसभर उघडा होता.
पावसाला घाबरलं का त्या दिवशी?
हा काल सकाळशी आले ना तेव्हा पका पाणी होताना जाताना काही पाणी नव्हता. पण
हा मग वर्षबाबाची न चावणी चालेय का नाही.
नाही अजून तेनी नाही गेलं असच जातेत बाहेर घे. तिरा बाईना घेतली होत आता, हम्म तिडं जाते मग.
हा हा. पणाचीच नसेल ती रावणी अजून.
नाही अजून सगळे आता रेवारपासून जात्ता गाडी सुरुवात.
हां. माणसांचेत बाहेरचे हे जातील बाहेरच्या काही काहीचे लोकांचे झाली आवनी ना
हा मग आता नाहीतरी गावातल्या लोकांची कोणी आशाच करीत नाई सगळे बाहेरन पहाटेची येळ आहे. आपलं आपलं आपल्याला म्हणतात रविवारी आंबेवाडीचा एक मोडा आणू. मंगळवारी ठाकूरवाडीचा आणू. आणि बुधवार, बुधवार- गुरुवार अनु म्हणे काळचत भरवाज वरून पाहिजेल.
तिकडं भेटतेत काय?
हा मग तिकडे आवण्या उरकत आल्यात हं. नाही मोड्याच्या दिवशी- मोड्याच्या दिवशी येतात.
पण पाऊस सांगेलाय ना? की नाही तवा हाय उघडा आहे वाटतं तवा.
नाही आषाढी झाली व पाऊस पाहुं ना पावसाच्या अंदाजा नुसार र बघायचे ना
हाव. नाही! हां पाऊस कमी सांगेलय जरा वाटतं. पण आता रविवारपर्यंत आहे पाणी जास्तच सांगेले आहे.
हां म रवेवर पर्यंतच पाणी सांगे लती तूले नाही सांगेली एवढं.
हा तिथून नाही रविवार रविवारपासून हाय पावसच हे.
मामा बोलत होते म्हण काळस बर कोणाचा काळसला अनिचा अनि आका नाही का आपल्या त्यांचा नंबर आहे का तर मग हे म्हणा लगेच कुडं मग थांब पाण्यात चांद बाबा म्हणा आपल्याला कुठं लगेच सांगायच म्हणा पण आठकाळून ठेवली म्हणजे मग माणसं भेटत्यात असं
हां हां इकडं इकडं मग एकमेकाला विचारतेत इकडं जायचं होतं ना रे मग जेवून आली की नाही?
हां. जेऊन आले मी, डबा घेऊन आले जेवले सगळं आवरल. भांडेच राहतात फक्त तर भांडे घासायची राहत्याती.
हा हा गुढी नाही जापत आपर तावायला हिराबाई.
काल न गेलती ना आज जाणार आहे. काय मग काय माहीत?
हाव ना, इथं बाची निंची नसल अजून कोणाची.
नाही अजून कोणाच नाही गेलो वाडीत म्हणजे राहातच नाही कोणाला
ते जात असतील दुसरीकडं पिक मोड्याला
हां मोड्याला जायचे ना ते शारदाच्या अखेरणीला घेतले कालपासून मग काय तिकडे जात्यात काय बघू बाबा. ते तिकडं जात्यात. अन
हा.
त्यांची झाली असल? बघू बाबा ती बर लवकर आलीया.
हा मग पार उरकत आलय आता एकनात अन ते लदगीरी हाय तेवढी लदगीरी.
हा ना.
हम्म.
माणस सांगेला याला त्यांची किती वेळा पोढ्यांमध्ये गेले का झाले?
हा. काल इकड गेलो ते गोगाटने ब
ह ना. हार पोरा हा- हाव घरीच हायत आज ना?
हा.
म्हणलं ग कालव नाय बरसले होता पण कराव का नाय परत म्हणला दिवसभर पोराय हायती नको मग. केला डाळ कांदा हा आणि परत म्हणला दुसरा कालवान करा पोरा दिवसभर खाणार नाही पिठला करायचा आता कारल्याची बाजी केलती पण म्हणला दिवसभर पोरा खाणार नाही.
गार पडून जातय.
हा मग त्याच्यामुळ म्हटला जाऊदे डाळ कांदा आवडत नाय पोराला केला डाळ कांदाच अन् आले शिजतच होता मग आले निगुन.
निद्या -निद्यान शिजावलं का बरोबर होतय.
हा पार जाळ घेतला होता मागं वढून.
हा सुकी भाजी पण होते अशी थोडी भिजत टाकून अन् मग. नीदी नी शिजवायची डाळ लय नाय शिजवायची डाळ नाय काळ डाळ कांदा सुकी भाजी.
हां हां.
निद्या निद्या न शिजवायचे तिखट तिखट अशी मग. चांगली होते.
ह ना.
हा.
तुम्ही
मी आता भाजी घालीते आता जाते निघा- निघते पोरांला घ्यायला. हा म्हणले तवर शिजल. दहा मिनटं लगेच जेवायला पटकेन टाईम अ- साडे अकरा कपडे बदलता बदलता काढता काढता इकडं तिकडं पाहता.
मग आता
सव्वा अकरा वाजत्यात त्यांना ते करता. आण मग कपडे घालतान आणि मग बारा जेवता जेवता बारा वाजत्यात परत कपडे घालायचे.
हा ना.
झाला बारा दहालाच निघायला लागतय पण निघता निघता नाय त्याला पाक साडेबारा होतेत्य.
हा.
मग काय चालुय आता?
काय नाय आता मग हाये आलेत बसलेत एवढ्यात एकल आंब्याचं लोणच्याच पाकिट संपलं.
हा का बरं लोनच घेत्यात?
हा मग येतेत मागाही बी जेवढ आंब्याचे होते ना तेवढे संपले होते. तस ते आंब्याच चुंदा म्हणून ते हां
बांधलेत माहिती ना लोणचं घालायला.
नाही म्हणजे हे कोणत्याच केमिकलचं नाही ना चांगलं लोणचं आहे असं. नाही का आपल्या त्या लोणच्याच्या भरण्या राहतात त्याच्यापेक्षा हे लोणच वेगळ आवो लय मस्त लागतय हां म्हणजे
हे लोणचं कसं ये वरचं वर ते तरी तरी राहते मध्ये रे घाटा राहत.
हा नाही याच्यातही राहते तरी पण मग लोणच मस्त राहात छोटे छोटे दोनशे दोनशे ग्रॅम च्या बाटल्या आहेत ना.
हां हां
मगू म्हणजे जेनी जेवढ्या लोकांनी नेलं ते तर म्हणतात चांगलंच लोनचं कारवंदाचं होतं. हां लिंबाचं होतं करवांंदाच होत मग म्हण. मी म्हणला आता हे दुसऱे नेण्यापेक्षा मग आंब्याचेच आणलेत भरपूर. हां आणि आता मॅगो काजू म्हणून जाम एकदाबा एकच आणला म्हटला ख खाणार नाही एवढा म्हणून एकच आणलाय सध्या.
हा जे घेईल ते एकमेकाला माहीत झाल्यावर विचारतात ना चालेल ठेव मंग हां
हा हां